ह हा बोल तूच कटकिरस काय आपोआप झालं.
कुठलं माझं मगाशी ना.
हा.
मी केलं कट ते सबमिट करायला लागते ना.
हा तुझं पहिलं पाच आहे ना बरोबर आहे.
माझा बरोबर दहा मिनिटाचा कॉल झालाय बाकी सेकड एक त्रेसष्ट सेकड आणि बाकी. बाचे म्हणजे तीन झिरो. काय ना होज माझं काही नाही झालं आता. झाला अम
त तच दहा मिनटाचं अ. पल्लीला आणि सालाट लागतो माझं तेवढंच.
समजलंच नाही ना मला तरी स्वाती समजावून सांगितलं
वर आलेलंच की नोटिफिकेशन दहा मिनटाच जर तुम्ही मिनिम केला तर ंशी रुपयेपर्यंत भेट
नाही ते नाही दहा मिनटाच्या ते मला समजलं सोडं ऐंशी रुपये मिळतात पण कनय ते कॉल पटकन कटवायचं किंवा ते कॉल कनेक्ट लवकर व्हायचं नाही हे त्यात कन्फ्युजन होत माझं
अ मी पण ती पहिला लावल माहितीय कुणाला फोनच लाग ना ह
हा आणि कोन उचल ना आणि मला माहीतच नव्हतं की ते समोरचं पण ओपन करायला पाहिजे काय नाही मी सहज म्हणजे हत खरंच होतय काय परवा क्युरिसिटीने परवाच मी डाउनलोड केलय ते शिल्पीने कॉल केलं त तुझ आहे काय मग मला वाट हा काय काय पण कॉल केली तस खरं पैसे मी. खरंच पैसे मिळत असेल मग मी केलं डाऊनलोड आणि मला मिळालेले टास्क लगेच मग ते कसं करायचं काय समजलं नाही मग मी डायरेक्ट ऍप ओपन केलं नंबर प्रवेश म्हणल मी स्वःचाच नंर प्रवेश च आणि कॉल लावायले तुमचं काय म्हलं मग म्हणलं दे मग कनय कुठलं तरी घ्यावं आता शिल्पचं घ्यावं म्हणलं डायरेक्ट शिल्पीच घेतल आणि गेलो ती समोर नव्हतीच ना मग कस उचलणार.
त्यांना आधी फोन पाहिजे ग
हा हा तेच समजलं नाही ग. काय मग आता म्हणजे ते काय वाचलो नाही काही नाही डायरेक्ट कार्य काय तर आलंय आपल्याला नंबर प्रविष्ट म्हणजे ते काय म्हणलं माहितय जे नोंदणी केलं ना ते नंबर प्रविष्ट करा माझ्या नंबर नोंदणी केलंय नाही ते केलंय आणि ते म्हणतेय तुमचाच नंबर आहे
हें हें हें चायनीज
मग शिल्पचे केल मग ते हा बाबा लागतय मग मी स्वतःह लगेच कट केल काय होते काय माहित मग आता समजलं ते ते ग्रुप वन मी नोटिफिकेशन ऑफ केल तर ते येऊन पडावलेत तसच मेसेज मी काय बघितलो नाही
हा, हा,
खर खर ते मॅडम तर मेस के की संडेपर्यंत कंप्ट करा नसेल तर ब्लॉक करणार म्हणजे माझ आज ब्लॉक होतय
नाही सांगतेत तस
एक केलंय म्हणजे ब्लॉक नाही करणार, आता सुरू झालंय म्हण आणि आता मी पण तसच करतो आता वहिच्या फोनवर त्या डानलोड कर हॅलो कारण मला किनी कन्नड मिळालेय बई
काय कन्नड
मला दोन मिळाल म्हणजे तरी पण भाषा परत चेक केलो काय? आणि तर मराठीच मी फक्त एकच मराठी चूज केलं तर, तरी मला कन्नडच एक, मराठीचे एक, असं दोन त्याचे पण पाच टास्क आहेत, याचे पण पाच टास्क आहेत. म्हणजे आता पाच झाले मी सबमिट केलोक हा, ते पण तिथं कॉल लागाल- ते
असं कसं काय
काय माहीत कन्नड मध्ये लिहिलेलं आहे खर आता आल तर डायरेक्ट म्हणजे आता मी नंबर पेस्ट केल
हम्म म्हणजे कन्नड मध्ये पण टेस्ट असं काय
हा तेच टास्काय सेम
कायहून
मी तरी भाषा चेक केली नाही, कन्नड- चूजच नाही केलं मी फक्त मराठी चचूज केलंय तरी पण ते आलय त्यात पण सेम असच जस आपलं पाच नंबरच डायरेक्ट ते बॉक्स आहे
त्या एकाच्या
आ
एकाच ना
ऐकायल येना
एकाच ऍपमध्ये कनड आणि मराठी दोनी
दोनी पण आहे टास्क- अस वर खाली सायमल टेनियसली.
हाय कर की राव हे मग
हे का हे काय आता मी पहिलं श्री गणेश सुरू केलं तुझा कॉल माझा लाग कनेक्ट झाला बाई. आणि कर कॉल
बघू आता उद्या का वहिणीच फोन करायचं नंतर फक पपांचं पण फोन असत्य घरात त्याच
एकाच नंबरला मी तर तीन चारपल्ली ला तर चार पाच वेळा केलो अस.
ह पाच कॉल व्हॅलिड आहेत म्हणा मला आई बोलती
जरी पन्नास आले समजा तरी पण दहा जण तर पाहिजेच आपल्याकड
होय दहा जण तर पाहिजेत आपले क्लोज क्लोज लोकांसोबत बोलू शकतय का खरं नाही ते काय आता हा नसायच्या टायमिंगला आपण नसतोय आपणसाईच्या टामिंगला ते नसतो मला तर अंजी किती माग लागलेली कोमु आपण करूया कोमु आपण करूया म्हणून आणि अंजी कमप्लेट करून सबमिट केली बेचारी आता मला कालपासून ू बात करायली की कोमे तू कॉल करतेस म्हणलीस मला आणि तू कॉलेज स्वतःहून माझी काळजी कराला या तुझं तर कमप्लीट करूया माझं झालं म्हणून मी मला वातच नाही
झालं झा नोटिफिकेशन पाठवलेले
ती वेदिका प्रीती भ भक्ती त्यांच्यासोबत बोलली ग
हा
मग त्यांच ते झालं ति ते सबमिट पण केली त मग मी तिला काल काय म्ह तुझं सबमिट केल्यास आता माझं लं ग म्हणलं मी माझं पण करायचंय बोलूया आपण होतं म्हणल आणि मला लक्षातच आलं नाही आज पण स्वती मगाशी कॉल केली आणि म्हणली हम्म आ तू काे हय काय विचारली मग हाय म्हणलं तिनं दहा मिनटं बोलली आणि माझ दहा मिनटाच झिरो सेकड झालं मला ते कनेक्टेड झाले ना माझ्यात
शनी
फाद्यात पडली बग पोरगी ऐंशी रुपये आ
य म्हणा काय म्हणाल ते
तेच मला समजून सांगितले समजावून सांगितले टास्क कस आहे हे कशासाठी आहेत पैसे मिळतात ते सगळं तिन सांगितले मला
फुकट काय नसतंय पण आधीचे टस्क भर होती एक ट पाचशे रुपये
बक्की हे काय आहे नच एवढं बोलायचं खरं एका कोलला ऐशी रुपये ना हे पण चांगलं दहा मिनट काय का
पण एक पाच तास्क किंवा दहा ताास यायला पाहिजे ब तीस पन्नास पन्नास म्हणजे कुठलं काय एखाद्या वेळेस सगळ्यांना म्हणजे ज्यांचं कार्या हाय नाही त्या सगळ्यांनाच लाव लावायला म्हणजे असं हे असतं तर चाललं असतं.
होय. ते पण आहे काय झालं म्हणून? स्विच ऑफ काढलो.
ते रिफ्रेश व्हायला तर लई उशीर होतंय क नाई?
हां आणि त्यात आमचं नाजूक स जिवाचं फोन.
हम्म मला तर आता हे तुझं फोन चालू असताना दुसऱ्या कुणाचं तर आलं का नाही, मोबाईल कुणीकडनं कुणीकडं होऊन कुणीकडन बाहेर पडतंय समजत नाही.
अगं सेम तसं झालं स्वातीचा फोन आ म्हणजे स्वातीला मी फोन केलं की जेव्हा ती कनेक्ट करायच्या टायमिंगला दिदीचा व्हिडिओ कॉल आलं आणि ते मी डिस्कनेक्ट केलं दिदीचं म्हणजे असं उडवलं व्हॉट्सॲप डायरेक्ट आणि ते हे पण काय झालं काय माहित म्हणजे हे कनेक्ट तर तिच्याकडून झालंत माझ्याकडून काहीच नाही.
हां आता मला पण बघ की आता तुझं चालू आहे म मामाचं आलंय. काय, आणि फक्त होमवर्क क्लिक करून सगळं घालवलं काय, तरी ते मोबाईल वर वर वर करा आणि सगळं पांढर ब्लँकच सगळं पडलं मला वाटलं कड जर का काय आणि सकाळी मग पल्ली सोबत बोलालोय आणि साणी लावली आणि सानेचा इन्कमिंग असा आले बघ मग मी ते कॅन्सल केलो. सगळच च मिस मिस झालंती पल्लीचं पण क . पण झालं
नाही का एकद अच्यान
पण त्याने ह्या टास्कचा काय फायदा असेल
काय माहत न करे देणार असतील आम्हाला.
करणार आहेच फोन कॉलचा. नवीन ऍप्लिकेशन लॉन्च करणार असेतील फोन कॉलचे. हॅलो. हॅलो. हॅलो